हॅलो
त्याची ना पाहिजे आणि बिर नाही येत आता
नाही वाजली आता गंगमठ्या ना
होा का
मग
हम्म. घरात नाही जातो.
नाही नाही निंग बेरी.
नाही त ते आले कोतून भी घेऊन जुड्या बांधून दिल्या आणि मला अशी आहे का थंडी बाजून य ना आली.
काय
कोथबरीच्या दुड्या वाजून दिला आण आणि मला तासतंडी वाजून आलेलो गी
माला आण आणला ह
नाही दायचमोजून
हा
अंते संध्याकाळी जायचं ना उजून
हा
ह ह जर्शी का आणलेत ना म्हणट वासापुरती
जलं तर मला बी आण्या कला
संध्याकाळी अंते ना
हा
मालदयेते संध्याकाळी संध्याकाळी अंते ना
सांगितलं ना म क लव राहिली
काय म्हण ना
नई याारु श्रीमती माई पप फोन फोन लागा ना मग तुमचं बोलणं झालं का म फोन लावून दे
आता लागान गेली होती लावाला
हा म नाही लावाल काल गेली तात्या करू राहिली ना
हाेत त
ही जायचंय जाोन बड्डेली चारा अस
हा
ह
लेवड गावडत काय आलंगे
मैपोरी गाभरती बाई तिचे पप्पा नाही म्हणले कोथंबिर एकाला जायलाच नाही म्हणे तिला जायचं नाही म्हणे गावामध्ये
हो
सृष्टी आल ती ना
हा
म्हणजे कोथंबीर हिकाला जाय म्हणे तिच्याबरोबर
नाही नाही ते काय जाऊन त्या दि नाही ती नाही दोघी नाही दाटून म्हणतो ते दाटून म्हणे अर आर स चू सुट ददी सगळ को होत रिखाल जाम चूला म्हणे त पप्पा मन म्हणे कोथबीरी काल चालली मी ना द रातनी बसून देऊ द आहे ना
आ ती काय का पोरी सोरीचं काय काम आहे त बसाचं घम म तिल नाही म्हनलीी हम् ती आल त वि चाराला चिवला चालती क म्हणे म्हणले तिला नको अ
हम्
जायचं आहे तिकडे तर अभ्यास करून घ्या एकदा मग जा
नस तसं राहील
आ
नकाता खरे असं शंभर रपयांड एकाचं
हा काय भाव सलिकन
वीस रुपये चटाक
बबू मग पैसा होईन तुमचा कालच्या कटुड्याचे आले असेल मग पाच सहाशे रुपये
भाषा हले ना पाचशे आज का मी आलच आहे ना
कमी आणली
आज कमी म्हणजे ंड कमी उपटून आणली तर आहे ना ते दोसाला लावलं मी आज
कोण हला
त्या शास्त्रला
आता बहिण बसले अर तथ फुकटच नाही तीन लोक त्यांच्याक
तेल बोली केली म पोटाची पद्धती नाही म्हणलो
मित्र कुत्र म्हणते देऊलची टाक एक काडीवर टाक दोन काड्यावर
नाही म जोड्या पावून दिलं करून त्याच्या मस्त ते नाही म्हणत होते ते मी काकालाच बसितो पण म्हलं तरो रोजच पुठं काकाला बसित्या
हा काकान काय उक्त गेले काय तुमचं एकाचं
कालिकले पाचशे सत्तर रुपयाची
हा का फोटो काढाल लावाचां मग एक
कायला
अ जसं आपण जैविक पद्धतीने कोथंबीर उगली न फोटो टाकला म्हणून हे ईकले बी घरच्या घरीच एवढ एवढ कोथंबिरीचे पाचशे रुपये आले असं तस
हा उद्या करायलायच नाजू काय ना
ह् जसं मग आपल्या गटाने सुरुवात केली मग असं होईन ना
हा नाही मग उद्या सांगत ये त्यांना
हा
त्याला आवश नाही मझ आ दिश दारू मझली
त्याच्याार कायल टा किती सगाचं
नाही तो सांगते मी जैविकच मालेन त सारा खू
हा
आता दिवशी द रोज मारायचलं दुसरं काही मारलंच नाही
हा तर मग टाकायल काय जात काण आपल्या
हा पैसे झाले पहिसे तेवढे आता फक्त
कितीिक टा केेली
पाच किलो
हा का वावरत नाही जायच तुम्हाला आता
जायचं नको तंदुरुपतााला
हा का मग तेवढा फोटो भरूनून या शंका अलकाबाईचा साहेबराजेववरात काढले ना
हा
मग या तेवढं भरून
हा हा मी काय कर साहेबरा भषनी काला म्या
मग
माया वावरात्त खालून पलीकडून
मग तेवढं भरून घ्या आता तिचा राहील दोन्ही फोटो तिथंच भरा एका ठिकाणी.
तस करू का?
हा ते ड ते पहिला फोटो ये का त्यो बी डबल भरा.
डिलट मार नाही तो आहे ना.
हा ते डिलीट मारायची काही गरज नाही दुसरा जर भरलं ना तर ते आपोआप डिलीट होऊन जाणार.
हम्म ज भरला का आता दश पटणीचा
हा भरलेन ना सत्तावीस गुण आले पाहिले नाही का?
नाही नाही म्यापासून माल मी इतकीे थंडी बाजूनला द्याला माझ्या हातपासस सण सण करले. कर करंटी ना मगमी आता घाातीतले गुळ घेतली ना खिचडी खायला कसले
म इ ते खिचड्या करीत असते का दुपारा
त्यांना आवडती ना गं.
बाई बाहेर रुमाल कसे रुमालात मोबाईल कस खुशीते काय न्यू माया तर राहिना बी
जबाब नाना ब ता दिवसभर मोबाईल वापरते रुमालात
मला तर जमाना नाही किती का खाली येऊ राहिला. माया रुमाल तुटून चालला. नाही दिदी.
लांब ये का?
हा.
तसासून सांगितलं ना लवश बापाला
काय?
सबर कोण त्याला म्हणे कोण खिचकरी काढू म्हणे.
काय आला.
पैसेला.
हा.
म्हणे मी त्यालाच नाही बोललो मी सगळ्यानाच बोलते म्हणे आता मिटिंग मग घ्यायचे तेव्हाच पैसे द्यायचे ना तर तसे पैसे द्यायचे नाही कोणाला.
कोणाचे पैसे?
या चक् स्वाती ताईचा
हा मग मीटिंग घ्या ना तुम्ही?
हा ते सप्लाय मारला सुवर्णा ताई होती तिथं तर
ते भरू राहिले बर का ते नट. ते त्याच ते कॉम्प्युटरचं काही होईल जनु वाटतं तर ते म्हणे अजून टाकले नाही.
सगळ्याचस तस त्याला माहिती बी नाही चालाना.
हा आणि तिथच जा आणि शोभा ला सांगा ते येतील म्हणावं चाला ना म्हणावं ते ती फोन करती मी आता तुमचा तिला का मग सांगते तिला
हा काय म्हणते काय नाय काय? ते तिची आई इतकी बोलली की मी रडकुडी आले रडायला आले होते.
हा जाय की बोलली मग तु म्हणायचं ना गटात तू गं. मीटिंगच्या टाइमाला बोल म्हणावं जयाला
नाही ना आता मग म्हणले ना सगळ्यानाच बोलून घेतलं का जयाला म्हणावं. तुला संबळ बोलायची काय गरज होती म्हणावं तू आम्हाला फोन करायचा ना.
हा तीन थोडी घेत होती म्हणावं पैसे त्याने पैसे घ्यालले होती त्यांनी भरले त्याला बोल ना म्हणव. काही ना काही अडचण राहतीस तू अडचण आली मग तू बोल ना मान का तुला असंच करू काय म्हणा.
नाही गावाला देवाला जायला पैसे म्ह त्यांच्याकडं. आणि भरायला नाही म्हणजे घाटा असे.
हा म. तेवढी बरी टोमणी मारता ये होईल तिला
हम्म.
कोण म्हणली.
शवा हम.
म्हणन ना मग तिला काय रोगा ना.
त तिथं जळल ते तूनपर्ंत कामाला नाही जल त पहिलं त लावलं तर
हम्.
कामस ये जरा
आणि मग दहा दहा जणीची बरी एकटी बाराच्या हे केलं
मग कोण कामाला तू पुरून रोज तर
काय पुरड होतं का तीन वाजेपसून काम करायला रोज द्यायला काय परवडत रे
आपली मरमारी इतकी दिवसभरची करायची अन दोन घंटे कशाला लोकाला द्यायचे
मग काय दीडशे रुपये द्याल पुरठा ते आपण द आपल्याला दहा रुपये देत नाही माणसं पटकन काढू.
मग ते अस ना नाही फक् तिथ ओळलं पण घरीच ओळलं सारं का
हो आम्ही घरी करूहिलो आम्ही ब लावणार नाही साडेतीीनशे रुपये रोज केला भाई बा आहे ना.
होव.
आणि का पुरड होत तेी आपल्याला आणि एका पार्गाचे दोनशे रुपये द्यायला तरी काय पुरट होत.
नाही पारक जर असले दुपरची बी दोनशे दुपरून बी दोनशेची पार्काची जर असले तर. अ ना अस साडेतीीनशे रुप रस केला.
जगदी मर्दी त्याच्यापेक्षा घरीच करू न घाण आपल्याला काय नांगर वाढाचं आहे. दोन दोन निणे केले तर वावर चकून जाते.
मी म्हणडस मार मार करूले म घरी. आता काल घ गेले घांटा भरती किती मोठीे घाान गऊन कापली अंधार पडूस तर सकाळी कापली. कार मग दिवसभर किती मोठ काम झालंस पण घे राडे पांगले मग हे ऍप भरण झालं का दो चार पाच घट झाले का. पण म कुठं बाय बटस ये नव्हतं ना. शिके नव्हते तर त्यास आहे जरी मी दोन्ही गट्ट केलेत पण म. तसं बोलतो नाही येत ना माल शॉरतेत मग नाव सांगाय लागत ना.
ह.
तिथं बोलून नाही चालत ना. कायला म्हणलं दोन मग अ विध बाबायची दोन गट करा म्हणल.
हा.
हा बण मॅडमला तेच हा म्हला ना आज पुोढं गट केले मग जाना.
को ना.
स्वर्णात आहे ना आम्ही झोपडपट्टीत गेलो. चक्कर मारला कोणी येईनाच नाही गाटामध्ये हास नाही म्हणला आणि ज्या आहे त्या ना ते बंद करून टाकले. ते क अशा झाल्या नि काही झाल्या नि आले वापस. तर नसती गेल त्यांच्याकड गयकवाडसत तुम्ही सायकणीसत मी किती मोठी गाण कापून आले असते. मला ना कारल गण कापण मुग औषध महाराचही
कारले लागले नाही का मग अजून
लागलय एकच पणणे निघली. ते पिवळे पडून गेल सारे भावगांजे साडेतीीनशे रुपये
काही नाही ना मग त्या मनाला
साडेे माल ज्यादा निकलो साडे तीनशे रुपय पनीर प पुरट दे नागर.. मग पण ते पिवळे करडून गेलत. नाही नाही जमळाला दिले त्या एक जणाला ये रावला.
हा.
हम्म. यात होऊन जाताना ह. आपल्याला अस माल जादा निघला का मग का साडेतीीनशे रुपया म आता पाच अभिपन्या निघल्या म ते पुरते दखले असते ना.
हो.
ह.
निघ ना मग ते सरनं काय सांगितलं ते आणलं नि ग.
सांगितलं त्या बाबाला
हम.
पण आणलेच नाही त्या बाबाांना अजून ते म्हणे नाही भ्याता ना म्हणे.
हा नाही तर मग ते जरा औशध आणले ना.
म भेटले अरे पाचशे सत्तर रुपये आणिकड आणि
काय म्हणत त का म चिव का तीथं.
शिव नात्या चाकतय निरोप देऊन सांगून दिलं मी आरुसीच्या घरात बसल मम्मी निरोध्या
अरे ज त ते घरण ते झाडाला लावत होती मी
हा किव अमृता इथ पूजा मईच्या घरात बसल सांगा.
अरे हा ना मग उजक तला आवरा लागल तला जायचं बड्डेला
हा इकड गाव जायचं आहे ना.
हम्म बडे लजाई सही मर्जी
कोणी?
जाताना जाईन बाई येताना तेी लखनला आणून सोडाला लावां लागल निखिल
नकला ह.
हा तेच
त्याच्यात लोणचं किती मोठ आहे.
अल्क बररी.
नाही नाही दहा रुपयचा आणला अ मी त काॉल करते उघून अमृता हा झालं ना अमृता कोण फोन करू लि पण
कोणची अमृता तुमच घरी हे झालं का पाहून घ्या अदा
हा झालं झालं हा अकरा झाले.
काल.
म का?